हॅलो हा यऐेतोय आवाज, हा ते जरा बाहेर आले ना त्यामुळे एक मिनटत आमा म्हटलं.
हा हा हा हा मी पण ते सुपर बाजारला गेलेले हो मग, आणि तिथून झालं आमच आवरलं. तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि मोठाच होता थांबाव लागला थोडा वेळ, त्यानंतर घरी आल्यावर मग जेवण वगैरे बनवायचं.
होय मी पण ते जरा माझी बहीण आली होती.
हम् हम् हम
हा मग ते लग्न झाले वर्ष झालं आता,
हा हा
हम्म ते जॉबला बाहेर असत.
हा
वीक ऑफला येत्या सॅटरडे संडे.
हा हा हा
हा मग ते ती आणि भाऊजी आले होते त्या मु म्हणून म्हंटलं थोड्या वेळाने करते.
होय होय.
हा आवरडलं मग, हो झालं मग ते त्यांच्यासोबत बोलत बोलतच जेवण वगैरे आवरलं.
हा हा हा
हा मग जरा इथे एक आहेत म्हणजे पप्पांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे आलोय.
हा हा हा
हा म म्हट राह द्या आत्ताच करून घेतो म्हटलं नंतर पण फार वेळ होते ना.
होय होय.
हम्म हम्
आणि काय मग
काही नाही बगा निवांत.
हा
हम् मग अशी झालं दिदींशी बोलणं झालं.
हा हा झाला का कॉल तुमचा?
हो झाला कॉल ते काहीतरी ते मुलींना ते मळ्यात फट ला म्हटलं तेवढ बोलून घेतो म्हंटल्या
असते भाऊजींना सुट्टी असते ना, मग ते संध्याकाळच जातात. तिकडं मळ्याकड म त्यांना पाठवले असल त्यांच्यासोबत.
हम्म होय त्यांच्यासोबत पाठवले म्हंटल्या हम् तोवर बोलतो म्हणल्या.
होय त्यांच्या सासूबाई गे आलेल्या इकडं म्हणजे हिंग गाव म्हणून गाव आहे त्यांचं. पण त्या दोघींपैकी एकटीला पाठवत होती ती जा म्हणून मग कस एक ती जर अ लांब असली आणि एकटी घरी असली तर शांत असतात त्या दोघी सोबत असल्या
हो य ते काल कॉल झालता तेव्हा थोडा येत होता आवाज. ह हम्म
सोबत असलं की,
ते लहान म्हंटलं की असत ते, आधी आम्ही म्हणजे माहितय आधी आम्ही म्हणजे जॉईंटली राहत होतो ना? ह मम एकूण सगळे म्हणजे मला दोन काका आहेत ते भावन सगळी मिळून आम्ही आठ जन होतो.
होय
त्या मूळ माहिताय.
आपल्या वेळी आपण एवढं नव्हतं पण
होय आत्ताची लईच होय एक टी व्ही नाहीतरी फोन नाही दिला कि मग दंगाच.
हा ते ते ते द दिलं तरी पण ते जास्त वे देण पण हे नाही ना मग काहीतरी हे सामान काढ ते सामान का कार हे फेक ते फेक असं सुरू असते.
होय नाही ते असलं तरी त्यांना म्हणजे आधी आपल्याला कस फोन आत्ता आता पून ते आ त्यांना आतापासून सगळं म्हणजे कता येत आणि सवयेत आणि झाल्या.
अजून आता ती एक वर्षाची होती तेव्हापासूनच ते लॉक काढायचं वगैरे
होय, आम्ही म्हणजे म्हंटलं तर आता किती पाचवी, सहावी नंतर फोन वापरायला म्हणजे त्या त्याच्या आधी असं काही नाही फक्त फोन आला म्हणजे कॉल आला तर तेवढच नाही तर फोन हातात त्यांनी कधी काही घेऊन माहित नव्हतं.
माहीत नव्हत होय.
हम्म हम्म
आपल्या वे नव्हतेच ना अँड्रॉइड फोन त्यांच्या कस जन्मापासूनच त्यांना आहे. आणि ते आपण कसं रडतायत मग त्यांना कार्टून दाखवा हे दाखवा. मग ते बघणार परत मग ते त्यांना ती सवय होत्या की बघायचंय. त्याशिवाय ते दुसरं लागतच नाही.
पण ते चांगलं पण आहे तेवढंच आणि वाईट पण आहे.
पण आतापासूनच म्हणजे जास्त स्क्रीन टाइम चांगला नाही ना त्यांच्यासाठी.
ये आता. किती लहानांना पण चष्मे लाग
हो होय तरी त्यांना ती मोबाईल वगैरे देतच नाही म्हणजे जास्त काय असेल तर टीव्ही.
देतात की असं म्हणजे कायम अस हातातच असतात. म ते काय? पण असं म्हणजे कलकोंडापणा म्हणजे लहा लवकरच व्हायला लागलाय अस.
होय होय
हम्म ते कसं आप आधी कसं असं खेळायला वगैरे जायचो सगळे मिळून. रण वगैरे ते अस म्हणजे ग्राउंड वर. शाळेना तर ते ग्राउंड पण राहिले नाही.
ग्राउंड पण राहिलेले नाही होय तरी पण तेच. स्पोर्टसची पण आवड पाहिजे ना मुलांना की आपण ह्या खेळत असलं पाहिजे. क्वचितच मुलं आहेत आता की जे स्पोर्टस मध्ये.
होय जास्त नाहीच आता. आणि आधी कस आपण समजा सुट्टी असली की सगळी दिवसभर आपण घराच्या बाहेरच असणार.
होय होय घरी बोलवायला यायचे घर. चला घरी आता किती दिवसभर बाहेर.
आता जावा म्हणून माग लाग.
माग लागतात होय आता ती तसच त्यांना.
म्हणजे त्या मनान नाजूक पण झाललेत आधी कसं असायचं म्हणजे असं.
हो हो आजारी वगैरे पडायचे नाही. आता जरा क्लायमेट चेंज झालं की त्यांच आजारी पडणं सुरू होत.
होय. तस पण.
टीचिंगला तिथं पण मुली अशा भरपूर आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे त्या स्वतःहून तिथले टीचर्स म्हणजे जास्त कोण कोण अस स्पोर्ट्समध्येच घ्यायला लावतात रोज त्यांची प्रॅक्टिस वगैरे असतात छान करतात.
हम्म हम्म तर माझच सांगतो की मी ते अस म्हणजे जास्त सुरुवातीपासून जरा होत नंतर त्या अकॅडमीला गेल्यापासून तिथं हेच प्ले ग्राउंडच नव्हत अकॅडमीला. हो तेव्हापासून मग ते खेळायच सवयच मोडलय
हा हा हा ग्राउंड पाहिजेत ना आपल्या इथं पण एक कॉलेजेस नाहे तिकेट नाही आहेत
हो आणि जास्त असं म्हणजे ते आधी म्हणजे सवय मोडली की नंतर होतच नाही.
होतच नाही होय ते कस लहानपणापासून सवय असली की.
हा म्हणजे ज्या वेळेस आपल्या. क्च्युली ग्रोथ होत असताना त्यावेेळेस जर बंद झालं कनी तर मग नाहीच होत ते.
होय होय
हम हम आधीपासूनच सवय लावाय लागतात.
होय होय
हम्म नाही पण मला जर असं काहीतरी झालं की मग लगेच लई त्रास होतोय
होय त्रास होतोय.
हम्
व्यायाम पाहिजे ना रोज सकाळी
हो तर त्याच्यामुळे मी अस सहज मजा चालते ला पडलेले तर माझा हात फ्रॅक्चर झालाता काय हो काही लागलं केलं नाही आता दोन वेळा झाल आता एकच हात म्हणजे ते तय हा लागतेय व्यवस्थित काळजी घ्यायला.
होय
म्हणजे आता नाही झालं त्याला भरपूर वर्ष झाली कि पाच सहा वर्ष झाली
पास
पण तरी पण ते त्रास होतय च की जास्त आता हेवी हा अस स्कुल मध्ये असताना असं उद्या शाळा चालू होणार आणि आज पडलंय अस झालत ह हा होय होय आज म्हणजे आम्ही अस खेळत होतो सगळे खेळत होतो लप पंडाव आणि अस म्हंजे अस ग्राउंड होता आणि तिथे वरती असं हॉल असतो ना म्हंजे जसं देतात भाड्याने वगैरे त्या हॉलच्या गच्चीवर हो त आम्ही आणि पावसाचेच दिवस की मे मे चालू होता म्हंजे आता उत - त्या शाळा चालू होणार आणि असं सहज चालता चालता माझी एक मैत्रीण पडली अ लई भरपूर म्हणजे असं जोरात पडलेली ती तिला फक्त ड्रेस घाण झाला तिचा पाऊस होता ना ड्रेस घाण झाला तिला काहीच लागलं नाही मी सहज नुसता असं जरा पाय घसरला आणि असं बसले तर माझं हातात ते म्हणजे हाड
तसच होतंय एक एक जण किती असं हे च्यावरून पडतात वगैरे तरी त्यांना काय होत नाही आणि एक - एखाद्याच सहज जरी काय झालं तरी हे झालेलं अस
हो हो तेव्हापासून मग मला जास्त असं म्हणजे पावसात तेन घरातन बाहेरच जाऊन देत
होय होतय तसं.
हम्
काळजी घ्यायला
का हो होय भरपूर तेव्हा मला म्हणजे असं सांगितलेल की ऑपरेशन जर म्हणजे एका दिवसात जर नीट नाही झालं ना तर मग ऑपरेशन करा लागेल असं सांगितलेलं झालं माझं व्यवस्थित
तो छोटाच आहे अजून आता टेंथलाय - पण त्याच पाचवीसावीत असतानाच एकदा क्रॅक झाल होत पूर्ण ऑपरेशन वगैरे जॉईंट करून केल होत त्याच्या आधी तो छोटा होता पहिली दुसरीत असेल तेव्हा एकदा आणि त्याचं झालं होतं दोन तीन वेळा पडलाय तो त्याला पण असं सहज पडला की ते हेच
हम्म होतय ते हम्म हॅलो
हा बोला
हा काय काय काय केलाय जेवण
जेवण काय रोजचच की चपाती भाजी आमटी केलीय डाळीची
मी भाकरी केले हा ते जास्त चपाती होय बनवते की म ते जास्त चपाती खाऊ वाटत नाही
पण म्हणजे एक टाइम चपाती एक टाइम भाकरी अस त्या आमच्यात पण सकाळी कस डबे डबे वगैरे असतात ना मग सकाळी चपाती असते पण आज संध्या काळी काय झालय आमचे मामा मामी इथेच राहतात ना जवळ मग ते मामी गेल्यात गावी जरा मग ते मामाचं ते त्याला चपातीच लागतय भाकरी जास्त तो खात नाही म त्यासाठी चपाती करावी लागली.
हा आधी आम्ही असं म्हणजे कायम चपातीच असणार कधी तर भाकरी. ते चपातीमुळ त्रास थोडा होता ना पोट गच्च वगैरे होतय.
भाकरी खाऊच वाटत नाही पण आता जसं जसं आपण मोठे होईल ना ते भाकरीच बरी वाटत चपाती पण सारखी तरी नाही जात.
ते चपात्यानं कसं एक एकदा पोट वगैरे होते पण भाकरी ना असं काही नाही हा हीट वाढत्या. हम्. चालेल मग मी तुम्हाला म्हणजे नंतर तुम्ही असताय काय फ्री?
हा हा आहे की. करा चालू दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा पर्यंत चालू
ठीक आहे मग मी करते दहाच्या दरम्यान करू का? हम्म मेसेज करते.
हा हां चालेल.
हा चालेल ठेवू मग बाय. ह